अ काय नाही, असा सहज फोन केला होता. माझा एक मोठा मुलगा आहे, आता थर्ड स्टँडर्डला गेलाय तो. मग त्याला जरा क्लास लावायचा होता, मग तुझ्या शेजारी कुठं आहे का? आसपास घर की ज्या असं चांगलं शिकवतील त्याला.
हाय, आमच्या इथ एक. एक आहेत मॅडम, त्या घेतात क्लास. पाच, सहा वर्ष झालं घेतायेत ते आता.
हां हां. सेमी इंग्लिशला आहे तो, मराठी मिडियमला नाहीये. हां हां.
सेमी इंग्लिश चालू झालंय, तेव्हापासून घेतायेत त्या. त्यामध्ये ते मंथनच वगैरे अजून कोणत्या बाकीच्या विद्या ज्ञानप्रबोधी, नवोदय सगळे घेतात ते. हो, सगळे क्लासेस घेतात ते. पाचवी अ तिसरी पासून पहिली, दुसरी पासून सगळे घेतात दहावीपर्यंत.
होय का हां हा तर त्यानंतर तीन विषय घ्यायचे होते. ते इंग्लिश मराठी आणि गणित.
चां ह ती त्यांना त्यांना तुझा त्यांचा नंबर देत तुला मी. डायरेक्ट त्यांना फोन करून विचार म्हणजे फी वगैरे किती आहे टायमिंग काय. आणि त्या बदली मग हो चांगले शिकवत त्या बरेच मुलं येता त्यांच्याकडे आणि शिकवतात पण चांगलं रिझल्ट पण चांगला आहे त्यांचा.
हम् हम् चालेल चालेल म मला सांग तस हो. चालत ठ्यू म?
हम्